हॅलो
हॅलो आवाज येतो का माझा? हॅलो
हा आवाज येतोय माझा
हा येतो थोडस मोठ्यान जरा बोला म्हणजे काय? जरा बारीक येतोय.
अ एकच मिनिट हॅलो आता येतोय
हॅलो हा हा हा येतो, येतो हा येतो येतोय
बोला ना
हां हां मगं तुम्ही जर कधी कोल्हापूरमध्ये फिरायला आलात. तर तुम्हाला मी त्यात म्हणजे कोल्हापूरमधली अं महत्त्वाची काही ठिकाणे जे तुम्हाला बघायला भारी वाटेल आणि जे आता सुप्रसिद्ध आहेत. जे बाहेरचे लोक जे पर्यटनासाठी येतात कोल्हा पूर मध्ये हां ती ती लोक म्हणजे ज्या ज्या ठिकाणी भेट देतात ते तु म्हणजे तुम्ही कधीतरी आलात तर तुम्ही पण त्या ठिकाणाला भेट द्यावे असं वाटते मला त्यामुळे तुम्हाला मी एक दोन तीन ठिकाणाची माहिती सांगतो हा म आपलं पहिलं ठिकाण असं धा धार्मिक ठिकाण जी आहेत हां धार्मिक ठिकाण जे आहेत. त्यातलं एक आहे आंबाबाईचं मंदिर कोल्हा
हो हो फेमस आहे ते मी ऐकलय त्याबद्दल
आंबाबाईचं मंदिर आहे आणि ते आपल्या भारत तातील बावन्न शक्तीपीठांमधील एक आणि कोल्हापुरातील तीन शक्तीपीठांमधील एक मानलं जातं ते त्यामुळं हां आणि हे जागरूक देवस्थान आहे अंबाबाईचं त्यामुळ तुम्ही आलात तर तिथं एक आपली धार्मिक भेट म्हणून तुम्ही देऊ शकताय तिथं त्यानंतर त्यालाचं त्या मंदिरालाचं लागून पाठीमागच्या साईटला अं भवानी मंडप आहे. ते एक ऐतिहासिक वास्तू म्हणून त्याला ओळखलं जातं हां त्याला ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखलं जातं त्या भवानी मन हं तिथंही तुम्ही भेट देऊ शक ता तिथं तुम्हाला अं म्हणजे अं काहीतरी म्हणजे घ्या एखादी वस्तू घ्यायची असेल किंवा आपली ज्वेलरी म्हणा नाहीतर काय पण अस म्हणा एक्सेसरीज वगैरे आपल्या बॅग्स वगैरे तर तुम्हाला तिथं मिळून जाईल चपला वगैरे कोल्हा पुरी असतात ना त्या सगळ्या मिळून जातील हां हां कोल्हापुरी चप्पल ते तिथ तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर दुसरं ठिकाण आपलंय ते जोत तिबाच देवस्थ हां नाय ते ते पण अ खूप असं म्हणजे प्रसिद्ध आहे सगळीकड फिरायला वगैरे आणि जागरूक देवस्थान आहे तिथं कस अ सासनकाट्या वगैरे नाचवल्या जातात गुलालाची उधळणी केली जाते जोतिबा मंदिर वर त्यामुळे ते पण एक प्रसिद्ध ठिकाण आहे. त्याच्यानंतर आपलं कोल्हापूरच्या ह्या अं उत्तरेच्या साईडला कोपेश्वर मंदिर आहे खिद्रापुरात
हो बरोबर बरोबर वाडीच्या साईडला येते ते
खिद्रापुरात एक कोपेश्वर म मंदिर आहे त्या अं म्हणजे त्या मंदिराचा इतिहास असा आहे की तिथं अ त्या जे त्याचं दगडी बांधकाम आहे ना त्या कोटेश्वर मंदिराचं त्याला आधीच्या काळात ते अ म्हणजे आपल्या अ लढाईच्या तेन काळात जे म्हणजे मोठमोठे शस्त्र म्हणा काय म्हणा ते जे होते ते तिथं एकशे आठ अ हत्ती आहेत त्या हत्तींच्या अ म्हणजे हत्तीचं जे मुख असत त्या मुखापासून ते मंदिर बनलेलं आहे त्याच्या खांबांपासून मग ते कितीही त्यांना हा मग ते त्या काळात किती पण पाऊस वगैरे झाला वादळ आले तर पण त्यातील काहीही एक हल्लेलं नाहीये त्यामध्ये एक मजबूत आणि हे ब बघण्यासारखं एक कोपेश्वर मंदिर आहे. तेथे तुम्ही नक्की भेट द्या मग तेथ थोडस पुढं गेला की नरसोबा ची वाडी नृसिंहवाडी मध्ये नरसोबाची वाडी म्हणून प्रसिद्ध मंदिर हाय. दत्ताच हा दत्ताचं मंदिर आहे तिथं हा मग तिथ तर पण तुम्ही जाऊ शकताय मग कोल्हापूरमध्ये अजून थंड हवेची पण ठिकाण आहेत त्यात पन्हाळा पहिल्या कोल्हापुरात आलेली प्रत्येक व्यक्ती पहिल्यांदा पन्हाळ्यालाच प्राधान्य देते थंड हवेचे त्या ठिकाण्याला हा पन्हाळ्यामध्ये तुम्हाला तीन दरवाजे जा सजी कोठी आणि अंबरखाना म्हणून आहे ते प्रसिद्धच आहे बघण्यासाठी तर तुम्ही कधीतरी गेला तर तिथे नक्की भेट द्या तुम्ही पन्हाळ्याला. हा हा हम्म मग संध्याका काळच्या टाइमिंगला जर तुम्ही गेलात तर तुम्ही रंकाळा तलाव हा बघण्यासारखाच आहे आणि तुम्ही तिथं बघाचं असं माझं मत आहे आणि रंंगकाळला लागूनच शेजारी - - कळायच्या शालेिनी पॅलेस म्हणून हाय. ते सुद्धा तुम्ही बघू शकताय हा मग त्यानंतर हा अजून एक प्रसिद्ध म्हटला तर मग न्यू पॅलेस म्हणून एक आहे. कोल्हापूरमध्ये हा मग तिथ कसं शाहू महाराजांचं ते निवास - - म्हणजे आतापर्य अजून हा अजून पण तिथं शाहू महाराजांची जे अ म्हणजे पुढची पिढी आहे. ते अजून तिथं म्हणजे आहेत. राहायला अन त्याच्या तळमजल्याला न्यू पॅलेस त्यांचं संग्रहालय आहे शाहू महाराजांच्या काळातलं सगळ त्यांचा ते पण स. हा ते पण बघण्यासारखा हाय तिथं पण तुम्ही भेट देऊ शकताय. त्यानंतर कोल्हापूरमध्ये अजून म्हंटलासा तर अं.. दाजीबा अभ अभयारण्य हाय, तिथं सगळ्या वन जीवन तुम्हाला बघाय मिळल. मिळणार तत म्हणजे सुप्रसिद्ध म्हंजे, तुम्हांला बगाय मिळणार. ते गवे, गवे पाहण्यासाठी तिथं जास्त गर्दी होतिया. ह्यांचे पर्यटकांचे, हा. त्यानंतर मग, गगन बावड्यात आपण कुरळ घाट म्हनुन बघू शकतो, तो कुरळ घाट हा धबधब्यांसाठी खूप प्र प्रसिद्ध हाय. त्यामुळे तुम्ही त्या कुरळ घाटाला सुद्धा भेट देऊ शकताय.
हा. हा.
त्यानंतर मग कणेरी मठ हाय, कणेरी मठ हाय, कणेरी मठमध्ये कस हाय? अ मेणाच्या आणि अ मातीची हुबेहूब मूर ती आकारलेली हाय म्हणजे जुन्या काळात ज्या आपल्या रूढी, परंपरा होत्या ते जात्यावर दळण-दळण. परत अं लहान मुलांचे खेळ असूदे लगोरी किंवा ते बोहऱ्याचे खेळ. हा, मं आता ते परावर बसणं वैगरे सगळं असं हुबेहूब मुर्त्या आहेत मं. ते एक आकर्षक आहे. बघण्यासारखं, ते तुम्ही तिथं जाऊन बघू शकताय. जुन्या काळातलं जे ग्रामीण जीवन आहे ना आपल ते संस्कृत. तिथं जपत ते, त्यामुळे तिथं तुम्ही हमखास भेट देऊ शकताय लहान मुलांना तेन घेऊन. मं तिथं, कणेरी मठावर पण कस? अं.. अं.. सगळं बघण्यासारखं आहे, आणि लहान मुलांसाठी पण उत्तम आहे ते, म्हणजे खेळ खेळण्यासाठी म्हणा, नाहीतर असं म्हणजे कायतरी वेगळं म्हणणार पण तिथं भूतबंगला हे एका नवीन आकर्षण आहे तिथं आता म्हणजे आता पं.. अलीकडंच. झालेलं हाय ते, त्यामुळे तुम्ही तिथ. तिथं जाऊन त्यांना भेट देऊ शकताय. ते बघण्यासाठी.
हो, हो.
आणि कोल्हापूरमध्ये जर तुम्ही.... दोन तीन दिवसाची व्हिजिट करणार असला. आणि जर स्टे करायचा असला तर मग. आपली यात्री निवास भरपूर आहेत. तं कोल्हापूरमध्ये. हा. सी बी एस. स्टॅन्ड मोठं जे आहे आपल कोल्हापूरच. तिथं पण यात्री निवास आहेत. महालक्ष्मीचे मंदिर तुम्हाला मगाशी सांगितलं मी अंबाबाईच. ईथ ते हा. भक्तनिवास म्हणून एक हाय तिथं पण तुम्ही राहू शकता, परत कौटुंबिक हॉटेल्स आहेत, आपले इथं रिसॉर्ट आहेत, लक्झरी आणि फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत, त्यामुळे तुम्ही कुठेही म्हणजे आपलं मध्यमवर्गीयांसाठी पण स्टे आहेत. परत सरकारी पण स्टे आहेत, त्यामुळे. तर तुम्ही राहू शकताय दोन चार दिवस आणि कोल्हापूरमध्ये पूर्ण असे व्हिजिट करू शकता. येथून.
होय होय म्हणजे मला कोल्हापूर बद्दल थोडं माहित होतं म्हणजे तिथं जे फेमस असतात ना कोल्हापुरी चप पल आणि तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूरची मिसळ म्हंटली जाते आणि ती तिथली जी कुस्ती प कुस्तीची परंप परा आहेत ते म्हणजे आपण ते गाण ऐकलेलं. ना कोल्हापूर कोल्हापूर हे ते माझी म्हणजे तुम्ही जी इन्फॉर्मेशन वगैरे सांगितला ना. कोल्हापूर बद्दल ते ऐकून खरंच मला अस क्युरिसिटीच आहे की एकदा नक्की कोल्हापूरला वगैरे भेट द्यावी हे.
हा तुम्ही आलात तर तुम्हाला म्हणजे खूप आवडेल कोल्हापूर एवढं हा आण तुम्ही नक्की येऊन जा जर तुम्हाला. मिसळ वगैरे खायचे असेल तर तु तीन तुम्हाला एक फेमस मी सांगते एक फडतारे मिसळ म्हणून काय बावड मिसळ आणि सुर्गी मिसळ यांना तुम्ही म्हणजे हमखास भेट द्याच तुम्ही तिथं एकदम चविष्ट मिसळ तुम्हाला मिळून जाईल नाशत्या
हो तुम्ही चांगल्या म्हणजे पद्धतीने हो बोला बोला. हा चांगल्या पद्धतीने म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणाची माहिती सांगत आहात.
हा हा म ते आज अजून अं तुम्हाला जर नाश् नाश्ता करायचा असला म्हणजे सकाळचा वगैरे तर तुम्ही श्यामचा वडा किंवा दीपक वडा याला भेट देऊ शकता ते फेमस आहेत कोल्हापूरमध्ये त्यानंत तर राजाभाऊ भेळ आहे स्ट्रीट फूड मध्ये. चारली भेळ आहे त्यांना सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता. आता अलीकडच कोल्ड्रिंक्सच्या ह्याच्यात पण यात म्हणजे उन्हाळाय न जास्त. त्यामुळं हा त्यामुळे ता कोल्हापूरमध्ये राज राज मंदिरच दूध कोल्ड्रिंक म्हणून प्रसिद्ध झाले आता. दूध कोल्ड्रिंक म्हणून मिळ हा दूध कोल्ड्रिंक मिळ- ते राजमंदिर. राज मंदिर असं नाव आहे त्या दूध कोल्ड्रिंकचं. तिथून तुम्हाला दुधापासून बनवलेले कोल्ड्रिंक्स मिळतात. आईसक्रीम, पण मस्त-मस्त मिळतात तिथं कोल्हापूरमध्ये.
हो हो ठीक हाय ठीक हाय.
तुम्ही आलात तर नक्की भेट द्या कोल्हापूरला.
हो हो म्हणजे तुम्ही जस सांगितला कन्या म्हणजे कोल्हापूरमध्ये खीद्रा कोपेश्वर मंदिर फेमस हाय, अंबाबाई मंदिर फेमस हाय. आई भवानी मंडप, कनेरी मठ रंकाळा तलाव, पन्हाळा याबद्दलचे म्हणजे प्रत्येक अ ते न्यू पॅलेस, शा शालेिनी पॅलेस, ते तुम्ही पॉईंटची व्यवस्थितरित्या माहिती जी दिला ना ती मला म्हणजे भविष्यामध्ये खरच उपयोगी ठरेल आणि मी तिथे आल्यानंतर मी आता सगळ्याचा विचार करून यात्रे निवास वगैरे - यातच म्हणजे अ राहण्याचा विचार करेन आणि मी आली की न प्रॉब्लेम वगैरे झाला तर मी नक्की तुमला कॉल करेन.
हा हा हा ठीक आहे ठीक आहे, नक्की करा मी तुम्हाला म्हणजे अजून अजून जर तुम्ही आलात तर तुम्हाला व्यवस्थित पण माहिती देऊ शकते, किंवा तुम्हाला सांगू शकते की कुठ अजून काय? काय आहे, काय नाई.
हो ठीक हाय. तुम्ही सांगितला मार्गदर्शन केला योग्य पद्धतीने त्यावेळी त्यामुळे तुमचे खूप-खूप धन्यवाद.